हॅलो! आवाज येतोय, माझा. हॅलो! हॅलो! आवाज येतोय, काय? हॅलो! मला तुझा आवाज येतोय. हॅलो! हा बोल, की हा बोल ना. हॅलो! आवाज येतोयं, माझा हॅलो!
हॅलो! ती मला तुमच्यासोबत ना अ अ मला तुझ्या सोबत ना
काय शेअर करायचंय?
आपण त्याच्यावर आपली श
हा हो शरीर ते अवलंबून आहे हा.
त्यावर सगळं आपल्या शरीरावर अवलंबून असतं, आपल्या शरीरात कशा समावेशला पण प्रबोदके एवढ्या सगळ्यां जीवनसत्वे या सगळ्यांचा आपल्या शरीरात सामा ज सगळे पदार्थ समावेश केला तरच आपलं शरीर किंवा हेल्दी राहू शकत. आता आपल्या श कशावर हेल्दी म्हणजे कोण बोलतो
हा
शरीराला सगळे पदार्थ खाणे इम्पॉर्टंट आहे. कडू असूदे किंवा गोड असूदे, गोड जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही आपण, कारण गोड आजच्या जगात म्हणजे आजच्या जगात मानवाला, कोणताच म्हणजे तुम्ही बघितलाय दिदी, कोणतंच सूट होत नाहीेए, ना हिवाळा सूट होत पावसा हिवा हा त्या पद्तीने ग खाल्लं कि शुगर होते, कडू खाल्ल की त्याला पच म्हणजे कडू खा विचारचं येत नाही, जसं की पदार्थवरून मी ऋतू कडे गेले. आता मानव कसं करतोय? पावसाळा चालू झाल, की असं बोलतो.
हा आणि की आपल्या म्हणजे ऋतुनुसार आपला आहार असावा तो टॉपिक मस्त म्हणजे तू छान टॉपिक काढलास, आवडला मला की आपला अ आहार कसा असावा ऋतूंनुसार आहार असावा, उन्हाळ्यामध्ये आपण थंड पेय घेतले पाहिजे. हिवाळ्यामध्ये काही आयुर्वेदामध्ये ना, म्हणजे आपली शरीर. यष्टी अशी बनवले असं सांगितलंय, की आपण जरा ऋतुनूसार आहार घेतले तरच ते आपल्या शरीराला लागतात, नाही तर त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात.
मग आपल्याला, खाण्याची जास्त शक्य ता मग पित्त कांदेच्या होण्याच्या म्हण, किंवा अ लठ्ठपणा परत इतर आणि आजारी भरपुर उद्भ च्या फार शक्यता असतात. हा, आहाराकडे आवण दुर्लक्ष करून चा लणार नाय.
हो, आता पावसाळा चालू झाला, तर लगेच आपल्याला तल कशाची लागते, चहा
चहा चहा आणि भजी, चहा एक चहा आणि कॉ क प्रमाण जात अस त त मला दिव स चहा घ पित्ताचा जास्त त्रास होतोय आणि ते बरोबरच आहे तुझं
हो अगदी बरोबर आहे तसच म्हणजे पावसा म्हणजे ू्रमाणे देखील माणसाला बदलण गरजें आहे आता आपण म्हणतोच दिवाळीत वेगवेगळे पदार् बनवतात गोड तिखड हे पदार्थ तेलगड देखील म्हणजेे घरी बनवलेले पदार्थ जास्त प्रमाणात तेलगट नसतात ते हेल्दी असू शकतात पण मीडियम प कुठलाही पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक नसतो फक्त तर तो योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे
े तुझ हे मला पटलं कोणत्याही पदार्थसतोय योग्य प्रमाणात योग्य वेळेेत योग्य मात्रामध्ये आपल्या शरीरात त्याच सेवन करणं खपार योग्य व पण तितकीच महत्त्वाचे योग्य प्रमाण ह
प्रमाण देखील योग्य पाहिजे कारण आपण बोललो की हे ले गोड आहे किंवा हे छान आहे लागायला एखाद आपल्याला चटपटीत मसाले जर खवटले आपण जास्त प्रमाणात खाल्लो
म्हणजे साखर साखर ह आहे ना माणसाच्या शरीला साखरेमुळेच सगळे आजार द् मान काय साकरी एक ऍडिक्शन आपल्याला सवय लागल्या चहाची किंवा गोडाची पण साखर ही आपल्या शरीराला खूप घातक आहे तू कधीतरी युट्यूबला गुगलला ला सर्च करून
हो साखरच्या बली आपण गुळ खाऊ शकतो आता चहा प्यायची तलब झाली गूळ चांगला आहे हो आपल्या साठी गूळ चांगला अस हो हो साखर अवॉइड केली तर पूर्ण हो हो हो एकदम मस्त म्हणजे त्याच्यामध्ये कोणतही केमिकल वगैरे नस व्यवस्थित रित आपल्या शरीरा असं म्हणतात पण की जेवण झाल्यानंतर ज्यांना वेट गेन चा प्रॉब्लेम होतो म्हणजे वेट गेन हा गुळाचा एक खडा खावावा ह तुकडा खावावा अस बोलतात ते हेल्दी असते म्हणजे काय गोळामुळे आपल्या शरीरा ष्ण निण हो आणि आपल्याचना सोात म्हणजे आपण जे अन्न पदार्थ खातो त्यासाठी ते सोपं जातं हा फक्त मी काय बोलतो की योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ टाइमटेबल देखील मह दिवसभर खात राहण किंवा टाईम नसणं आज अकराला जेवलो सकाळ म्हणज सॉरी आज एकला जेवलो दुपारच उद्या दोन ला परवा तीन ला मग चार ला असं जेवल्यानंतर अपजनाची सवय लागते मग आपले शरीर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे म्हणजे अन्नपचन क्रिया आहे ती बिघडते मग काहीच पचन होत नाही हा मग मेट म्हणजे जुलाब सारखे रोग उद्भवतात पोठाचे वेगवेगळे आथड्यांचे रोग उद्भवतात
हम्म
व्यवस्ित खायला पाजे ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल काय बोललीस
हेरच अजिबात खाऊ नये म्हंटलं
हो हो ते फास्ट फूडचं एक प्रमाण वाढतं आहे ना पिझ्झा बर्गर
ते फास्ट फूड म अज फोटो म्हणून किंवा विविध कलर्स असतात ना ते आपल्या शरीराला खूप हानक असतात आप हात क हिरव्या पालेभाज्या सात्विक आहार असावा आपल्या जेवनामध्ये
हो त्यामध्ये जीवनसत्व असत ना
आणि बाहेरचेवच्छ पण अससते
हो आता तू बोललीस ना की कलर असतो तर त्याच्यावर म्हणजे मी तुला एक म्हणजे एक किस्सा सांगतो जे आम्ही म्हणजे टेक केले म्हणजे मी तू बोललीस ना की तु लई मोबाईल बघ तेच म्हणजे म बघत होते तो अगो कॉलेजकडे लक्ष दे मग त्यावर मी एकदा सहज मोबाईल बघितलेला आणि मला त्यांच्या ते चिप्स रोल करता करता आणि त्यामध्ये ना त्या मुलगीनं काय केलं चिप्सचं पॅकेट फ फोडलं ते कोणत्याही कंपनीच असू शकतं एक्स वाय झेड तर ते फाडलं आणि चिप्सला अस चिमट्यामध्ये पकडलं आणि त्याला आग लावली माचीस नी तर त्या चिप्स मधून पूर्ण ऑइल असं थेंब थेंब थेंब पडत होतो जसं ते प्लास्टिक जाळ आपण एखादं प्लाॅस्टिक किंवा थर्मास वगैरे जा्यावर तेथेंब पडतात ना
हा हा हा
तस त्या चिप्स मधून पडत होतं मग विचार कर प्लास्टिक आपण खातो म्हणजे प्लास्टिकच अस असं नाही ते देखील पाम तेल वगैरे अस म्हणतात मिक्स करत ते ते पडत होत मग ते एवढं आगीने एवढं पिगळतं हा तर आपल्या शरीरात ते काय रियाक्ट करत असेल आपली आतडी आपली त्वचा काय म्हणत असेल आतील
हा आणि मांसाहार एक करू नये म्हणजे ठीक आहे प्रोटीन मिळते चिकन मधून वगैरे पण आपलं शरीर त्यासाठी बनलेलंच नाहीे आपण
हो प्रोटीन अस जर आपल्याला प्रोटीन खाव वाटलं तर सोयाबीन आहे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळू शकतं अस नाही कि ह नॉनव्हेज खाल्यानंतरच प्रोटीन मिळेल असं नाही प्रोट देखील वेगवेगळ्या पदार्थातून मिळू शकत असं नाही एखाद्या मुख्या प्राण्याचा ज हो एखाद्या मुख्या प्राण्याचा जीव घेऊन त्याचा जीव घेऊन आपण त्याला खाणं हे त्याला आपण म्हणजे त्याच राहू दे त्याचा जीवच गेला आपल्याला देखील परवडत नाही
माणसाच शरीर हे मौसाहार खाण्यासाठी बनलेलंच नाहीये कारण मटण पचायला बाहत्तर तास लातात आपल्या शरीरामध्ये आणि चिकन पण
पचायला जड असत नाही सगळेच नॉन व्हेज पचायला जडच असतं
रचनाच नाही आपण फक्त शाकादार खण्यासाठी बनलोय पण माणसा जिभेचे चोचले पुवण्यासाठी म्हण किंवा त्याच्या मागचा काही इतिहास असेल त्याच्यामुळं कि तो खातो
तुला सांगू का दिदी माणूस ना खूप लयाला चालला आहे तो कुणाचाही विचार करत नाही काही नाही काय र स्वतःला काय होईल हा देखील त रिएक्ट करत नाही स्वतःच्या जिभेच्या चोचले वगैरे म्हणजे तो स्वार्थी बनलेला आहे आता एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन त्याला खायला जर जड जात असेल तर तो त्यानंतर आता आपण बघतोय की हॉटेलमध्ये वगैरे नॉनव्हेज खायला पाय ठेवतात सा साखर ब ब ब हा मोठी साखर आणि बडीशेप असं काहीत ठेवतात मोठ की ते जेणेकरून पचायला सोपं जाईल पण एखाद्या ते एकवेळ कितीतरी तासाने पचेल तर पण त्या मुख्या प्राण्याचा जीव घेणं देखील म्हणजे म्हणजे खायच नाही आपल्यासाठी किती व्हेजिटेबल बनलेल आहेत म्ह देवाांना आपल्याला एखाद्या चांगली प्रकृती दिली आहे चांगल्या पद्धतीने राहण्याला म्हणजे सगळं काही दिले दिलेल आहे आपल्याला आपल्या हातात आहे फक्त कमवून खाण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे आणि जस आपण निरोगी खात तो तसच आपण निरोगी राहू शकतो म्हणजे असं बोलतात की तुम्ही व्यवस्थित हेल्दी खा हेल्दी राहा आपण जेवढं व्यवस्थित अन्न पदार्थ सगळ्या पदार्थांच आपण सेवन करू, सगळ्याचा योग्य प्रमाणात, तर आपल्याला कोणताही कोणताही विकार होणार नाही, कोणताही आजार- कोणताही रोग आपल्या पाठीमागे होणार नाही. आता कोरोना सारख्या भयानक काळातून, कितीतरी लोक बाहेर आलेले आहेत, ज्यांना कोरोना होता. हा त्यावेळी का? कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती जास्त होती कमी होती ते मृत्युमुखी पडले.
जे घाबरले, प्रतिकारशक्ती कमी होती ते मृत्युमुखी पडले. त्यामध्ये ते कोरोनात बेपत्ता ले.
घाबरायचं पण होतंच, पण त्याचबरोबर मला सांग, ज्यांनी हेल्दी खाल्लं म्हणजे हेल्दी अगोदर पासून खात आहेत ते व्यवस्थित राहिले, जे खाऊ शकले नाही म्हणजे ज्यांनी असं, चिप्स वगैरे फास्ट फूडचं वगैरे खाल्लं, त्यात ते त्यांना थोडं घाबरलं त्यामुळे ते मृत्युमूखी पडले. म्हणून मला, तुला एवढंच सांगायचं हाय की आपण म्हणजे जे अन्न, पदार्थ खातो, त्यावरच आपली बॉडी रिएक्ट करत असते. त्यामुळ हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तू पण हेल्दी रहा, बाहेर च खाऊ नको, मी सुद्धा चालू केले हे.
चालेल माझं एक कुठून घेतलीस तू? चल परत कॉल करते तुला.
हो.. हो.. नक्कीच कर, ह कर बाय.
बाय.
हा.